हा बोल हा हॅलो आवाज आला काय.
हा कमी आलंय खरं थांब. आवाज आलाय रे तुझ खरं पहिल्या सारखं ये ना पहिला कस गेम खेळत होत नवं, मग लय चांगला आवाज येत का तुझा? आता कमी आले थांब ओपन करतो गेम, काय?
गेम मधन बाहेर पडलास काय.
तेच की गेम मदन बाहेर पडलो रे म्हणून आवाज एवढं कमी आले. हम्म बोल आता.
यू कोण तर राहतो की अनेकला फोअर कनेक्ट पडले.
काय म्हणतत? फॅमिली मॅन बघितलंयस काय?
नाही रे.
भारी आहे बघ होय रिअल बेस्ड आहे जरा जरा. भारी आहे वेबसिरीज वेबसिरीज भारी आहे. ते तू ब्ल्यू लॉक बघितलास न्हाव ते आता परवा ब्ल्यू लॉक बघितला अस ना तू.
व्हय.
त्यातलं का म्हणतात ते हे. आमच्यात फ्री फायर मध्ये आलाय रे तो ब्ल्यूलॉकचा.
हां. अरे आहे की.
वय अगोदर आलतं आता परत आल्यात.
हा.
अरेे, ह्याच्यावर लेझनची प्रोफाईल आहे क लिंकडींगवर.
हा लईजणत खरं सापडत नाहीत रे कोणी लवकर आता सुरत पण भेटत नाही मला कुठली कापर
त्या डोंट ऑपर हा.
आपल्या वर्गातले आहेत.
ह वर्गातली.
सापडत नाही खरं, आयडी त्यांजर सापडत नाही अग.
हम्म ते ते कनेक्टर मध्ये उडकून मला दोघा दिघां तर गावल, एकट्यातच गावलं फक्त तरी, वर्गातलं.
हम्. कनेक्टिंग मध्ये कुठे? उडकत्यात. माय नेटवर्क. हा हा हा हा हा. तेच मी बघालतो इम्पोर्ट कॉल हेच मी बघालतो आता आता सापडलीच मणा डेली सापडली आता
असे कोण कोण आहेत.
म्हे ढिगभर रालीत की रे ए सगळे पृथ्वीराज पण आहे की यात.
हो पृथ्वीराज आहे मी टाका नाही आणि कोणतं आहे बघ.
हे अर्षद देसाई सर पण आहे.
कुठं आहे ते त्याला गावा नाही म्हणा. सगळे मर्दा कोटवालेच आहे बा सगळेच कोट सगळे कोट घालून थांबलेली आहेत.
हे बघ माझं मित्रच एक पाठू का तुला बघतोस काय? ते सर ना आपल्याला फ्लटर डेव्हलपमेंट सांगितलेलं माहित काय?
हम.
फ्लाटा डेव्हलपमेंट
हा.
फ्लट डेव्हलपमेंट सांगलेली ते माझा मित्र करते बघ म्हणजे हा. फ्ल डेव्हलपमेंटातो इथ काय बणतयात सांगलीमध्ये काय? कुठ करायला आहे सनपुरम इन्फोटे प्राय्हेट लिमिेड मध्ये बहते कुठ तर काय? गुगल प्ले स्टोर त्याचा ऍप आहे गुगल प्ले स्टोर वर
के ज पय.
हा तिने ऍप डेव्हलप केलाय प्लॅटा डेव्हलपर आहे ना म तो
हं बारी केलं गे त.
ब तुझे किती किती आहेत बघ फॉल. कुठं दाखवत फॉलोवर कुठं दाखवतात.
ते कनेक्टन ते फॉलोअर्स वाटतं.
एकशे चौऱ्यात्तर फॉलोअवर आहेत बघुते तिकथडे. पाचशे होती रे एवढं कमी कसं काय झाले.
दाखवत मग
त्याला ट्वेल्थ मध्ये माहिती आहे काय नाईंटी टू पॉईंट सिक्स्टी सेव्हन. टुवेल्थ मध्ये नाईंटी सीक्स तुला हा हे बघ माझा मित्राचे चौदाशे चौदा फॉलोअर्स आहेत. एकाचं.
चौदाशे चौदा
हम्म.
अ. अर हे कुठं दिसंय आपलं इन्व्हाइट केल्याला कुठं दिसतेय कोणा कोुला इन्व्हाइट टाकलं.
ते माहत नाही. आत्ता तर आम्ही उघडलो हे.
इथं मी इन्व्हाइट तर चौघा जना काय?
हम्म स
टाके घे दिसते त्यांना टाके वरतींग टाकले त्यांना कुणा कुणाला टाकले दिस आता ओपन केलय.
मी फर्स्ट इयर मध्ये केलतो, पण खरं परत बंद केल बंद केलतो ते.
हम्म
ह हे टी सी एस मध्ये जॉब करतोय बी ग्रॅज्युएट आहे मी. टाटा कनसल्टेसन सर्विस फुल टाइम
बघायच कसं? कोण कोण दिसत नाही काय कोण कोणाला
कोडिंग ज्युनियर द बेस्ट ग्रुप ऑफ कोडिंग इन्स्टिट्यूटन वाराणसी उत्तर प्रदेशला केेलाय वय हेनं. हा बोल की,
त्या पृथ्वीराजने टाकलाय काय, पृथ्वीराजने टाकलाय ना आय डी खरं त्यामध्ये कोणा कोणाला फॉलो केलं, नाही त का आयड दिसाल रे. खर कोणा कोणाला फॉलो केलाय काय दिसत नाही की,
हे हुंडिया वाल्या सराच पण आलं कि, मुकेश हुंडिया.
हम्म आप लो हे युनिवर्सिटी आहे की आपली.
मर्दा एवढं मोठं मोठं टाकते आणि एकशे सत्तावीस फॉलोवर आहे नुसता. माझ मित्राच प मित्राचे पंधराश फॉलोवर आहेत. हो
नकली काम आहे का म?
अरे एवढं मोठ म्हणजे परवा काय बोलालता माहिती आहे काय मी नुसता फ्लाईट न फिरतोय, वैतागलोय फ्लाईट नं फिर फिरत असंय का बो
मग ते मोठं बोलालाय समजून घ्यायचं असतं आपण.
हम् मी आणि कुण्या अगोदरच म्हणलं होलं अ एवढं काय काय म्हटलं महिती आहे का तुला? ऐकाय पाहिजे हो त रे एवढं काय काय म्हंटलं ते ना भावाना.
लय बा
हम्म
लय मोठे मोठं बोलालता काय
हम्म
इन्व्हाइट सिन दिसत नाही की रे, कुणा कुणाला केलं? शट, हा आता आल बघ. अचछ नाही हेने टाकलंय नव्ह काहीतर
काय टाकलंय, हम्म
त्या पेरणा ना काय टाकला माहिती आहे का? एच टी एम एल चं कुठलं टाकल्या बाबा कंप्लीट झालं म्हणून आय एम सुपर टू शेअर दॅट आय जस्ट कंप्लिटेड प्रोडक्श ट सिम्प्ली सिम्प्ली लर्न आय हॅव अ ग्रेट एक्सपिरियंस लर्निंग इं इंट्रो इंट्रोडक्शन स्किल ॲन्ड वेब डेव्हलपमेंट काय काय काय काय काय काय हो
भारी आहे, आपणच मागं राहिलो.
हम्म हम्म
मीच मागं राहिलो आबा.
सक्सेस हजर अपर कधी गेलोच नाही
हम् इंस्टाग्राम सोडलंच नाही
ह जेस वाढ महा मित्राचो पाचशे प्लस कनेक्शन आहे ग्रॅज्युएशन मिळालेलं फोटो
अरे आत्ता तरर पृथ्वी चालता ब आत्ता कुठं गेलं काय माहि
मी नेट त्याला टाकायला पुचून
आलो सगळी हेच टाकतात शिवाजी कुठं टाकलंय त्यानं कोण कुठे टाकलंय खर त ना तेनच तू कोणाच बलतस आत्ता कोणाच बडलतस
ते तिथे बोलतो ती प्रेरणा आहे ना
हम्म
चेतन मधवार तिने टाकलेली कुठली ए
अजीच माहिती तुझ्या भावाची पण हा की रं तुझं भाचं पण आहे की फुल स्टॅक ठेवल पीएच पी रिक्ट नट ज एस मायक्वेल आपण काय टाकू
टाकलाय किती ना मग काय काय काय काय आपल्याकडे काय काय टाकायला
बीसीए स्टुडंट हर अर्षोद देसाई सर एम सी ए स्टुडंट आहे होय संजय गुड संजय गुळात नाही एमसीए एमसी ए केला एम सी केलाय की सरांना संजय गप ते आपल्या कॉलेज कठ हे आपलं कॉलेजचाच फोटो आहे बॅकग्राउंड बॅकग्राउंड आपलं कॉलेज दिसायला आहे म्हणजे बीसी ए इथंच कम्प्लीट केल्याय का सरानं
हा बीसी इथच केला असेल पुढे सी सी बी सी इथेच गेला असेल बाकी सगळ तिकडे गेलं
ॅ हे हॅलो हॅलो
ह
ऐक ना मागचे आपल्याला सर अडच देसाय स तो ए यायच सर मागश वर्षी शिकवायला आत ना म दोन हजार पंचवीस मध्ये हो की नाही ते काय सव्वीस मध्ये आलता पंचवीस मध्ये बकी पंचवीस मध्ये कम्प्लीट झालंय रे एम सी कंप्लीट झालंय पंचवीस मध्ये मला वाटतं इंटर्नशिप सा आलतं काय शिकून गेल्यात मग तू हा
अ तोड मग त्याला फुडचं मिळालं ना याला गोडावतलं म्हण यायला मिळाले ना डिकेटीला मिळाले ना त्यांना
तेच की आता दोन हजार पंचवीस ला कम्प्ललीट झालंय त्यांच एमसी ए
हम्म
बघितलंस का नाही लगेच लगेच जॉब पण भारी आहे की रे
ह बार काम आहे ले मांगोडी बीस किील प्रूफ ऑफ कनेक्शन
संकित कोण
नोटिफिकेशन कर
हह
काय माहत नाही मला माहत नाही मला त्या टाकल्याला म त्या मला टाकल्याला फक्त मी एक्सेप्ट केलो. टाकय राह म लोच किती काय काय टाक. हम सर्टिफिकेट आयडी एस सर्िफिकेशन कोल्हापूर
इन्फोनस.
भारी आहे बा.
इनफोसेस व्रता अँप आहे ते नेटवर्किंग अकॅडमी पाहिट त्यांचं सर्टिफिकेट आहे. या नेक्स्टप मगोडी बी स्कील मगोडी बी स्कील
ह.
अशाक्रमा आणि ग्रप ऑफ इंस्ट्यूटर्टफेटचे आहेतर्टफिल इंटिर अँडाटा सायनस.
ह.
िपार्टमेंट.
आपल्याला पण हे करायला पाहिजे रे. हेच नाही कसं काय येणारकडे कोणी